कुठून सरलाूरण नंबर आहे का ताई.
हो हो.
काल कालच तुम्ही केला होता मला आट पुन्हा
नाही, मी नाही केलं तुम्हाला
होना काजळे आहे मी काजळे.
ते मी काजळे हो पण मी नाही केलं तुम्हाला कॉल.
अच्छा! हो का कारण की अ काल जो आला होता ना, तो हेच सरनेम होत?
माझं काळज आहे माझं.
हा त्याच्यामुळ मग त्याच्या मला असं वाटलं की पुन्हा तुम्ही म्हणजे काल जसा केला तसं पुन्हा आज केला की काय?
नाही मी केलंच नाही तुम्हाला म्हणजे परत कोणतरी केले असतील बघा.
होऊ शकतय. मग किती झालेत तुमचे कॉल?
हॅलो. माझे कॉल माझे कॉल पाच झाले की
अच्छा.
हा तमचं झालं का कम्प्लीट काय अजून राहिले.
नाही नाही माझ झाल कम्प्लीट.
होय हा एकच तास घालत का ते हच पण आत
काय ते
हा एकच तास चाले का म्हटलं तुम्हाला
नाही नाही अजून झालंय माझे बाकीचे पण झालेय ट्रान्सलेशन वगैरे
हा हा
ते झाले
हो ते काय नाही बघा निवांत हम्म झालं का जेवण ते तुमचं
हो जेवण वगैरे झालं माझं तुमचं
हो झालंय बघा
बला
हा
झालंय का ओ पाणी पाऊस आहे का तिकडे
हो काल पडलेलं पाऊस पण असाय नाही हम् तुमच्या इकडं हा देेवढा ढबा आवाज येतोय
हो
हा
हम्म आमचं काही नाही तई आमच्याकता आठ पंधरा दिवस झाले पाणी पावसाचं निशाच नाहीये काहीच नाही आमच्याकडे
तुम्ही कुठे असता म्हणजे राहायला तिकलं
वर्धेला आहे वर्धा ऐकलं असेल नागपूर जवळ आहे वर्धा
नाही नाही हेच पहिली वेळ
अ हा
हो
असा द्या न्यूज मध्ये वगैरे खूप चाल होतं आमच्या इकडचं तसं उष्णतेची लाट वर्धा जिल्ह्यात जास्त आहे सगळ्यात जास्त प्रमाण वर्धा जिल्ह्यात आहे पण
होय का मी पण म्हणजे तेवढं बघत नाही ना न्यूज म्हणून.
अच्छा
हा
नाही नागपूर जवळ आहे वर्धे. नागपूरून वर्धेला यायला कमी दीड दोन तास लागतात.
हा
आमच्या इकडे
अ ह
इकडे ऊन खूप आहे आमच्याकडे सध्या
म्हणजे पाऊस वगैरे काही झालाच नाही का तिकडं
पाऊस आठ पंधरा दिवसा अगोदर झाला त्याच्यानंतर तर काहीच नाहीये जसं काही ऊन म्हणजे मे महिना कसा चालू आहे तसं चालू आहे खूप उंनतपते आमच्याकडे
आमच्या इकडे पण बघा आठ दहा दिवसाखाली पाऊस पडून म्हणजे असं पूर्ण एकदम आवाळ हो त्यानंतर तर आता काल पडलं त्यानंतर न पाऊस तर
अच्छा आमच्याकडे काहीच नाही आमच्याकडे तेच आहे ना वारा आता नाहीच नाही आहे आणि असा आभाळ येत ते संध्याकाळला य ते पाच सहा वाजता एवढा आभळ येते की बस खूप पाऊस येणार आहे
ह
आणि अवध्या तासामध्ये ते आवड पूर्ण काय
गायबच हो
हो काहीच नाही. हवा बिलकुल सुटत नाही. सकाळी, सकाळी राहते फक्त थोडी हवा.
हा
पण एक काही वारा नाही, का एक झाडाचं पानसुद्धा हालत नाही.
होय
एवढं वातावरण खराब आहे आमच्याकडचं.
मग तसं पण असुन ये ना म्हणजे, असं आजारी पण पडू शकतो माणूस. असं ऊन, तर पाहिजे थोडं. पूर्ण आभाळ हम्म
मुली मुलीला अगोदर सर्दी खोकला झाला.
हा
बस तिचं कमी नाही होत तर मुलाला झाला. सर्दी खोकला आता त्यांना त्याच्यानंतर मग माझ्यावर नंबर होता.
हम्म हम्
कारण की आणि बस बाकी काहीच नाही इन्फेक्शन काय होतय. गळा दुखत आहे. गळा दुखते आणि ताप येते.
हा तेच की हवा
आणि हा त्याच्यानंतर मग अचानक सर्दी होते.
बघा, असं तेच की ऊन पाहिजे थोडं तर म्हणजे असं आभळ पण नसत. नये.
आभाळच नाही य ते ऊनय आमच्याकडे आणि आभाळ येते. आणि गायब होउन जाते.
हा ते ते
काहीच नाही.
हम्
इकडे वातावरणच नाही आहे.
आमच्याकडे पण तसच होता मध्ये. परत नंतर नाही चार दिवस झालं ऊन वगैरे होते. परत काल पाऊस पडताय चांगला झाला पाऊस वगैरे.
नाही आमच्याकडे थोडंही नाही ना. असे झाड माहिते का जसे, मे महिन्यामध्ये कसं कि झाडांचे पान असं सुकल्यासारखे होतात.
होय.
सेम आमची पानं आता तशी झालेय पूर्ण सुकून गेली पानं
जरा पाऊस पडला की थंड पडतंय वातावरण
हा हा थोडा तरी पाऊस पाहिजे ना कारण की हा पुन्हा जुलै महिना असाच जात आहे.
आता काय ऋतू चेंज झालेत.
हो ना, आता ऋतूच चेंज झालेय पाऊसच नाही. नाही तर अगोदर कसं आठ ते आठ जून ला पाऊस पडणार म्हणजे पडणार.
हो.
असं होतं ना. आता काहीच नाही तसं केव्हाही पाणी येते. केव्हाही काही होते.
हम्म सगळं चेंज झालय आता.
सर्व चेंज झालाय.
हो.
तुमचं झालंय जेवण वगैरे.
हो झालंय.
अच्छा
ह
मुलं वगैरे आहेत काय ताई तुम्हाला?
हो आहेत ना दोन
का लहान आहे की मोठे
आता एकटी हाय मुलगी ती चार वर्षाची आता महिना झाला माझे डिलिव्हरी झाली. मुलगा हाय हम्म.
अरे प हो का ह न्यू बोन बेबी काय म्हणतो.
काही नाही बघा निवांत आहे.
त्रास देतो का?
नाही नाही त्रास वगैरे काही देत नाही
नाही ना सगळं छोटच आहे ना
हा.
सध्या छोटासा आहे ना तो
हो हो लहान आहे आता
हा. छान झालं एक मुलगा एक मुलगी आहे तुम्हाला आहे ना.
हो तुम्हाला?
मला पण एक मुलगा एक मुलगी आहे. मुलगा मोठा आहे माझा सहावीला आहे.
हो.
आणि मुलगी तिसरीला आहे.
हो मोठे आहेत माझे.
हम्म.
हा.
तुम्ही काय घरीच असता काय बिझनेस वगैरे काय कर
नाही ताई बिझनेस वगैरे काही नाही मी घरीच असते.
हा.
कारण की मुलांचच करता करता वेळ जातो आता तीन वाजले मुलांना घ्यायला जाव लागतंय.
हो.
म्हणून पुन्हा आणनेणं त्याला मग अजून क्रिकेटला नेऊन सोडावं लागते मुलाला
सकाळी उठल्यापासून कामच चालू असत
हा तिथून सव्वासाला आणल कि सात वाजता पुन्हा ट्युशन ला नेऊन द्यावं लागतय
बर व्हय.
कुठं आपला जॉब होणार आहे कारण
होत नाही होत नाही कुठे सकाळी उठल्यापासून त्यांना घरातल आवरा परत त्यांना टिफिन बनवा स्कूल ला सोडा
हो ना पूर्ण त्यातच बिजी होऊन जाते पूर्ण शेड्यूल हे होऊन जाते त्याच्यामुळं मग जॉब च मी कधी निर्णय म्हणजे जॉब करण्याचा निर्णय मी कधी घेतलाच नाही
होय.
हम्म अगोदर होती लग्न झाल्यानंतर इच्छा जॉब कराव म्हणून पण यांना नव्हतं आवडत जॉबचं
होय.
हो त्याच्यामुळ ते जॉबच डोक्यातून काढल अन मुलं झाले तर मंग शक्य पॉसिबलच नाही.
नाही नाही होत नाही आता.
त्याच्यामुळे. हम्म. बाकी काय म्हणता ताई तिकडे कसं आहे सगळं वातावरण?
वातावरण तर इथं मस्त इकडं काल पाऊस पडल्यामुळं.
हो हो काही आहे का ते तिकडे पाहण्यासारखं काय आहे प्रसिद्ध असं?
हे तर बघा सोलापूरला म्हणता ना आता सिद्धेश्वरं मंदिर आहे परत आम्हाला जवळ परत अक्कलकोट आहे ना ते स्वामी समर्थाच
हो अक्कलकोट हा हा.
ते आहे भरपूर तस बघायला त्यांच्यासारखं मंदिर आपल जानेवारी महिन्यात सिद्धेश्वर यात्रा असते माहती आहे का तुम्हाला?
नाही तई मी नाही ऐकलं.
हम् म्हणजे नाही ऐकून वगैरे असेल का म्हंटलं मोठत होतं इथ. हा खूप मोठ होते यात्रा ती.
हो का
हा. पंधरा दिवस तर चालू असते बघ हा.
सोलापूरी चादर बद्दल ऐकलाय सोलापूरी चादर. सोलापूरी चादर चप्पल नाही सॉरी. कोल्हापुरी चप्पल सोलापुरी चादर हा हा हा.
कोल्हापूर वगैरेता का नाही तु्ही.
कोल्हापूरला गेलती ना ते ते तुळझाभवानीच खूप मस्त तुळझा भवानीच दर्शनाला?
हा नाही लक्ष्मीच आहे ना तिथं कोल्हापूरला महालक्ष्मीच. हम्म आणि कनेरी म्हटला वगैरे चलता का नाही फिरायला. कोल्हापूरमध्ये आहे कि खूप छान आहे तिथं.
हा का नाही ते नाही बघितलं फक्त ते देवीचं लक्ष दर्शन केलं वाटतस.
होय परत कत्र गेला ना. कनेरी म्हट एवढं खूप म्हणजे एक तीन तास तर जाते बघा म्हणजे एवढं. बघण्यासारखं आज सगळं.
हा.
हा.
जावं लागेल मग एखाद्या वेळेस तसं आम्ही वर्षातून एकदा टूर निघतो आमचा.
हम् मग जाव ना खूप छान आहे म्हणजे तिथं जर दर्शन झालं ना फनेरमठ ला जाऊन. कारण कोण कोण म्हणजे असं आता गेलेलं आहे. रिटर्न येत नाही तसं म बघूनच येते तिथ.
हो का.
हम्म छान सगळं असं म्हणजे अ बनवलेलं आहेत. सगळं स्टॅज्यूवर म्हणजे पूर्वीच काळचं. लोक असत ना. हा त्यांचं आहे सगळं जास्त बनवलेलं.
अच्छा का जावं लागेल मग तू.
जाऊन खूप छान आहे असं आम्ही तर गेलो. े बघूनच येतो सारख्या वर्षात ना दीड वर्षात नसते आमचं.
अच्छा नाही मी तिकडे नाही गेली पण एखादा टूर काढावं लागेल समजा.
हो काळा.
बघायला जासाठी.
हा तुम्ही कुठे केलता का नाही उन्हाळ्यात फिरायला वगैरे.
मी ह्या वेळेस त इथे गेली ती उज्जैन खंडवा ऐकलं असेल ना तुम्ही ओकारेश्वर मंदिर वगैरे.
नाही नाही ऐकून.
उज्जैन खंडवा इंदोरकडे आहे ते.
हा उज्जैनचं का ऐकून आहे ना हो हो
हा महाकाल मंदिर नाही का.
हा हा तिथं काय हो ऐकले ऐकले.
आणि ह्यावेेळी दिवाळीला आम्ही पचमणीला गेलो होतो.
तिथं कोण असतो का म्हणजे असंच फिरायला गेल त
फिरायला फिरायला पंचमढला फिरायला गेलो होतो. आणि उज्जैन खंडव्याला दर्शनाला गेलं होतं.
हा हा
त्याच्यामुळे
उजनच पण चांगलं आहे मोठ आहे तिथं स हो
हम्
आम्ही पण हो हो किती झालं टाइम हो चालेल
हां ठीक आहे बाय
हा बाय